हॅलो
बोला की
हॅलो
हॅलो आवाज येतो
हो येतोय
ह काय करायला आणि बाकी
काही नाही ते जरा मुलगीला तर झोपवत होते
तुम धूम ए झोप हे बघा सर
सुट्टी पडलेली असत्या आणि त्यांना त्यांच्यासोबत खेळणारी मित्र घावल्यामुळे दिवसभर खेळून खेळून दमलेले असतात ते अन त्यांना काय सांगता येतं का बाबा माझं हे दुख हे दुखले ते दुखले त्यांना फक्त झोप आलेली हे कळत असतात झोपून जातात
नाहीई माझी मुलगी खूप हुशार आहे मम्मा जरा कंबर दुखालेय ग माझी मम्मा आमझ जा डोकं दुखेल मम्मा मला जरा तेल लाव मम्मा माझ्या पायाला जरा तेल लावून चोळतेस का असं चालू असत आधून- मधून
देवळात मखूट खूप चांगला आहे.
ऍक्टिव्ह आहे खूप आणि तिला सगळं कलतय आपण पुढच्या माणसाला काय सांगितलं पाहिज किंवा आता मी मला काय व्हायलं ते व्यवस्थित सांगू शकते. कि मम्मा इथे मला म्हणजे एक एखाद्या चुकीच्या ठिकाणी म्हणजे जिथं एखाद्यावेळेस कचरा वगैरे पडला असल्यास जाताना घरी जर कुठे जरा असं कचरा कुड़ी वगैरे असेल तर ती स्पष्ट सांगते मम्मा मला इथं घाण वास आलाय फास्ट चल
अरे वा हं
हा आणि अगदी अडीच वर्षाचे आहे सगळं म्हज सगळं कळतंय कोण म्हणजे आता कोणततर बोलवलं शेजारपाजारशी कुणाच्यात जायच कुणाच्याच नाही जायचं ते तिज ती ठरवती म तिला माहित असतय की कोणाच्यात गेल तर योग्य कोणाच्यात जाऊ नये ज्या लोकांच्यात जायचं ते स्पष्ट सांगतील नाही ओ जरा मी घरी जाणारये माझ्या पोटात दुखाल ओ माझे पाय दुखले ओ असा सांगून वेळ काढून येते तिथनं
अरे बापरे मुल आताची एवढी ऍक्टिव्ह झालेली आहे ते ऐकून खूप बरं वाटत.
खूपच ऍडव्हान्स आहेत ओ खूपच म्हणजे त्या एवढी अडवायाचं केकांना आई बाबा पुरेणासेे झालेत आता एक तर आई बाबा पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत आई पण जर बाहेर जॉबला जात असली तर मग काही खरंच नाही
घरात असतय तर आई एकटी पूरत नाही त्यांना त्यांच्या ऍक्टिव्हिटीज एवढ अस त्यात त्यांच्या इच्छा एवढ्या असतात, त्यांना धडपडायचं एवढं असतय, खेळायचं एवढं असतय ही एक व्यक्त ते त्यांना पुरतच नाही आता
आणि आता पोरांचं कस आहे त्यांना आता कस आहे हा एवढा अँड्रॉइडचा जमाना आहे मोबाईल एवढे वाढले त्यामुळे ते मोबाईल मध्ये बोलणारे शब्द ऐकून सुद्धा ती स्व
शिकायत शिकायत
मराठी बोलाय चालू केलंय
हो हो हो हो
रिकामा ऑडिओ मेेरे पापाा खाना खाइ? असं बोलत्या आम्हाला परिती कण ना आम आपल्या घरीतून कोण हिंदी बोलत नाही. आपण जास्त ट्राय पण करत ए दुसर ते व्हिडिओ असतात पिक्चर मध जे बोलण असतं ते कानावर पडून ते शिकत आहेत. रिकामा ऑडिओ हो स्पीड आहे बोला की,
अं
रिकामा ऑडिओ
काय म्हणला?
म्हणजे त्यांच्या कानावर जर हे शब्द पडून एवढे स्पीड शिकत असले
हा!
लर्निंग स्किल किती स्पीड आहे?
होय-होय-होय!
रिकामा ऑडिओ बाकी काय म्हणता मग
काय नाही परवा तर माझ्या मुलगीनं काय केलं सांगते डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफिक वरच वगैरे तिला मी असचं दाखवत असत बऱ्याचदा तर त्यात समुद्र होतं. मण तिला ओळख करून दिली की पिलू अबघ हे समुद्र असतंय ह्यात बरेच मासे वगैरे सगळे असतात तर ती असं बोल्ली की म्मा ह्याच्यात मगर वगैरे पण असते का? मी म्हण हा ठीक आहे नसतंय पण मी तिला हो असते सगळे पाण्यात राहणारे जीव समुद्रात असतात. म्हणून समुद्र खूप मोठा असतोय. त्याच्यात खूप जास्त पाणी असत. त्यांनी हे बघ असं बोटिंग करतात खेळतात पाण्यात
रिकामा ऑडिओ
दुसऱ्या दिवशी उठलीय, ममा तू जरा समुद्र तयार कर की मी पाण्यात खेळणार काय म्हंटली
रिकामा ऑडिओ
सर तुमचा आवाज काहीच येत नाही आहे.
बघा माझं नाही कर पूर्ण रेंज आहे.
म्हणु मी सर कसं होतंय, मी जेव्हा तुम्हाला म्हणते ना सर तुमचा आवाज येत नाही, त्याच्यानंतर यायला चालू होतोय. तुम्ही म्हणजे आय थिंक जवळ फोन वगैरे घेत असाल
नाही माझा आता मी जवळ मी काय केलंय, जो खालचा स्पीकर आहे ना तिथे सुद्धा हात लावलेलं आहे कारण जेणेकरून आपला आवाज व्यवस्थित यावा म्हणून आणि तुमचा जो आवाज येतोय आ पिकर वरच्या साईडचा आहे तो बरोबर मी कानाला ठेवलाय. आता मी बोलतेला आवाज येतो बरोबर
आता सध्याच एकदम क्लिअर व्यवस्थित आहे बघा.
बर बर बर
हा आणि मला म्हंटली मम्मा मला समुद्र बघायचा तो समुद्र तयार कर, मी त्यात खेळणार आहे. ठीक आहे म्हणली. त्या निमित्ताने तिला पहिल्यांदा कुठ तरी लांब ची ट्रिप पण होईल. म्हणून सरळ गणपती पुळ्याला गेलो तिला समुद्र म्हणलंस समुद्रात खेळ आता मग तेवढं पाणी बघून ती घाबरली सोडा जरा हो पाण्याच्या घे किनारी समुद्रकिनारीच खेळली ती जास्त पुढं नाही आली. खर तिला आनंद झाला तेवढा समुद्र बघून मम्मा केवढं पाणी आहे हे, असं तिचं आणि तिला ना काय सवय मी सासरी माहेरी किंवा इतर ठिकाणी जाताना बऱ्याचदा नद्या लागतात ना ममी तीला म्हणते ते मी करत्याल पाहून मी तीला नमस्कार करते तर ती पण तिला पण सवय आहे मग तिला कस मग
चांगली गोष्ट आहे ही
ह मग तिला आम्ही शिकवलं ना पिलू नदीमुळच आपण सगळे जिवंत आहे ती पाणी देत्या म्हणूनच चिऊताई जिवंत असत्या हत्ती दादा असतो त. सगळेच सगळेच म्हणजे शेतात उगवणारी झाडं सुद्धा त्याच्यामुळे जिवंत आहेत आपण पण जिवंत आहे त्यामुळे नेहमी नदीचे आभार म्हणजे यचं. ती जेव्हा पण नदीत दिसेल पटकन हात जोडणार मम्मा नमस्कार कर नमस्कार कर नदी आली.
जेवलं
तिला ते तिला ते हे डोक्यात बसले जिथं भरपूर पाणी असतेना त्याला नमस्कार करायचा पण ज्यावेळी आम्ही गणपती पवायला गेलो ना तर ती समुद्रात जायची. आधी खाली तिने हात टेकली दोन रेतीत आणि त्याला नमस्कार केली. म्हटलं बापरे! मग समुद्राला नमस्कार एवढा काही केला जात नाही ना सगळ्यांचा पण नदीला आपण बरेच जण करतोयच मग तिचं बघून माझ्या लक्षात आलं तिचं बघून माझ्या लक्षात आलं, की नदीला नमस्कार तर आपण करतो की नदी आपल्या सगळ्यांना जीवनदान देते पण समुद्र की तो कित्येक नद्यांना जीवन दान देतोय.
ह
न की त्याच्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन जर पाऊसच नाही पडला, तर नद्यांमध्ये पाणी कुठून येणार आणि त्या प्रवाहित कुठून होणार ना?
हो हो, नाही तुम्ही आता ही जी गोष्ट सांगितलं ना, मला पण खूप पटली आ मी सुद्धा अस मज कुठली चाल्लं की ओडे किंवा नदीवरून मी सुद्धा पाया पडतो पण, मी सुद्धा एवढी समुद्र म्हणजे गणपतीपुळा गो गोवा एवढं आपण केलं पण असं माझे कधी अं ध्यानी मनी पण आले नाही की आपण समुद्रापाशी आलोय आणि आपण पहिला आज याच्या आधी पाया पडलो पाहिजे माझ्यासुद्धा कधी ध्यानी मनी आलेलं नाही पण मला तुमचं आता म्हणजे तुम्ही जे सांगितलं म त्याच्यातून मला सुद्धा एक शिक तुझ्या सारखे भेटले कि, आपण सुद्धा तितून पुढे कुठेही समुद्रकिनारी जरी येल किंवा आपल्याला युगायुगाला लांबून बघायचा तरी सुद्धा त्याला पाया पडणं गरजेचं आहे
हो, मग ते मुलीन केलेलं बघून ना मग मला असं वाटतं की ती करते तर आपण करायला काय तर आपण पण केलं पाहिजे मग ते नदीचं कसं होतं मी करत होते म्हणून ती करायला शिकली पण ती एवढं शिकली की तिथं भाग पडली मी समुद्रला सुद्धा म्हणजे नमस्कार च करायला असं
बोबोचान आणि मला सुद्धा काहीतरी त्यातून शिक मिळालं
बरोबर
ह, बाकी झोपली आहे का ती नीट?
झोपले झोपले सर
हूं हूं बाकी म तुमचं काम कसं चालु हाय? हॅलो
हा सर
हा काम कसं चालु आहे म्हटलं?
आहे बघा मी एक फार्मासिस्ट असल्यामुळे जाते. अ मी माझ पाहुणे चार ते आठ असते बघा सर हाफ टाइमच घेतले. म्हणजे फुल टाइम म्हणजे दिवसभर हा दिवसभर जर मी बाहेर राहिले. अन म तिची चिडचिड होते ना.
हो असुदे त्याज काय थोडी मोठी होईपर्यंत नंतर आणि चालतं की व्यवस्थीत
हा हा मग तेच की मग आत्ता असते व्यवस्थित आहे आता आता झोपले आज जरा प्रवास झालाय तिचा गावाकडे गेलेली सासू- वैनीकड आलीय आज मध्य प्रवासात ती दिवसात झोपली नाहीये ना सो आज लवक लवकर जेवली आणि लवकर झोपली बघा.
गरमी पण खूप वाढली ओ गर्मी मूळ काय व्हालय? मुलांना ती अंग म ते घामोळ्या उटण लहान मुलांना खूप लव वालय आणि त्यांना कस अ अ अ आपण कस घामोळ्या किंवा काय फोड उठले की एक वरचीवर पावडर किंवा काहीतरी गार पाणी लावून शांत करतो पण त्यांना आग व्हाया चालू झाली की ते खांजळतात भरपूर प्रमाणात खाल्ला होता आणि त्याच्यामुळे ते परत जास्त भग भग ऐकायला होतय त्यामुळे त्यांचं दुख- कोणी किती हसू गिळून दाखवतो.
हो हो हो
तुमच्या कडे पैसे वैगेरे नव्हते, ह्यावेळी काय जमलं नाहीये. परवा म्हणजे झालं काय आम्ही एकदा पाऊस वगैरे ओ आत्ता कुठला नाई तुमच्या इथे.
नाही येवढा नाही येत.
आपण हो म्हणजे आम्ही असच झाल्या आम्ही उद्या गेलो होतो गाडीत. आणि येताना आम्ही मुलून लागाली म्हणून दोन ठिकाणी थांबून टोपी आणि घेतलं परत येताना कुठ जरी पाणी दिसलं चेंबरला वगैरे तर टोपी आम्ही भिजवून डोक्यावरती घालाता आणि पुढे आलो आणि आपल्या घरा घरात आता एक जवळपास आठ दहा किलोमीटर असेल एवढंच काय तर सांगाय तुम्हाला अचानकच एकदम जसं आपल्याला एका खोलीतली लाईट बंद केल्यावर एकदम कसा काळा अंधारा होतोय ना तस पुढच्या पाच मिनटात पूर्ण काळ पडलं आणि वारं सुद्धा सुटलं हे म्हटलं काय व्हायल तर आम्ही आयस लो मध्ये चाललेलो जसा पाऊस चालू झाला सांगायचं म्हटलं तर अस आकाशातून गारा पडालत्या ते बर्फच्या अस असं असं रस्त्यावर दिसालत की बर्फचा एक थर पडलाय एवढा गारा पडालत्या
बरोबर मी पण बघितला तो पाऊस सर आमच्या इकडं पण मोठा पडलाय आणि गारा खूप म्हणजे खूप पडल्या
आणि हेच्यामुळे कित्येक आंब्याच्या झाडांच परत यांचा द्राक्ष बागांच किंवा ज्वारी पिकलेली असते ते वर्षी ज कणस असतात ना ही काळी पडू शकतात कित्येक तरी पिकं खराब झाली
बरोबर
हम्म
एक मिनिट हा सर
हम